त
जमलं लागला म्हटलं
हा लागला अ जर एक जर लावून पहिला की नाही अजून एक लावून पहिन मग मी तुम्हा
मी हा शेवटचा लावून पाहिन हा लागला लागलं नाही लागलं देखा पाहाला की
हा नाही लागतेच लागतेच हा लावजण लागतेच आठच मिनिटं बोलायला लागल तर सहा सातच मिनटं बोला बाया दादा शिकवूनसतो बोलल आपण तरी लय वेेळो क बोललो
हा ना
दवा झाले मगयला तुमच एकटसचयला कठीक आहे तुमच एकटसयला.
भजन चालू झालं बाय मंदिरात!
हा जाऊ दे तुमच्याकडल
भजन इथं मारुतीचं मंदिर आहे बाजूलेच आहे.
हो ना
आता आवाज य होती हॅलो.
हॅलो
हा बोला
तुमच्या वाटी म्हटलं लयस हवा आहे म्हटलं हवा.
हो
मग तुमच्या देराणीचं सगळंच झालं का ते तुमच्या देराणीची दोन कॉल राहिली बिचारारी.
झाले झाले
झाले
झाली ना हे मदात बंद पडलं मामी बाय. बंद पडला.
तिचं बी ऍप बंद पडलं ना.
हा
हा के माझ ॲप पण पडलं म्ह तई.
हा व ना
हम्म हम्
सांगा मग
काय नाही बा नाही लेकर झोपत नाहीत ना मा लवकर.
हा
मग पोराची तब्येत नाही मा चांगली ताप आली कालपासून.
आमीच काय चालू आहे आता आमीच काय चालू आहे म्हटलं आता.
म्मी तर काही नाही तास काले असतील ब तिच्या आता काही
हाउ ना
एक टास्क येते त्याच्यातऐ की नाही सगळे नापास होऊन राहिले व एक लय कठीण टास्क येते त्याच्यावर
ह बचारे काय हो कोच्याकस दाखात बचारे
हा
हम्
नाही तर थंडी बाजरली झपला नाही तो आता राहत्यास जरा मंगलावत्ही त म पोराची तब्येत नाही नवत. चांगली दंग्यात झाली त्याच्या लावला नाही झाला दो रेंग रेंग रेंग.
अच्छ ते मागे एकदम स्टार्टिंगले ते खेलते काम पुरे.
नाही ना ते नवते केले ना मी हम्म्
ते अर्ध गेले आणि बंदच पडलत
माझ्या ह्याच्यावर ते आलंच नव्हतं बाई ते पहिले पहिल्या हच्यात. पहिल्याच्यात माझ्याशी आल नाही काही काहीच आलाच नाही काही. हम्म मग दुसऱ्या वेळेस फोन फ्रेंडचा आला की नाही. तर अकाउंट नंबर नाही टाकला पैसे वगर काहीच नाही आले. तेच ना. हॅलो
ह्
ह
हॅलो
हा हा बोला बोला
आवाज येऊन नी रायला काय
नाही ते भजन की नाही बाजूला जा वर आली म ते खाली आवाजच नाही तर आता रूम मध्ये बसला वर सगळ्यात वर अंदर आली इकडे माळीवर न जाता
होा काय हम्म म आटल आवाज नि अंदरला काय
ह ह
हम्म
हा ते रेंजे कटून राली रेंज कट हा हा नाही तर का
अ
तुमची पोरगी कुठी गेले तर लेकर
झोप्याली झो झोप्याला गेले ततेचं बाग्यालो
हा काय झोपली गेले
होोतते ते टेनशनले अ आजी जवळ झोपते ना एक पप्पा जवळ झोपते.
सकाळी अजून लग
पोरग पोरगा आजी जवळ सुटते आणि हिमाल पोरगी त्याच्या जवळ सुटते. ह दुपारी झोपते आणि रात्री झोपते.
क आजीजवळ काय?
हा हा शूज होकते.
हा काे
अंगोज नसली की मला जोड जुगते.
हो काे
ह
हम् मला पोराची म कालपासून तब्येत नाही चांगली.
ह का
मला पोराची म्हटलं कालपासून तब्येत नाही चांगली.
हो काय काय झालं वा?
सहा पा दिवसती त्याले तहा
वातावरण बिचारे पा पाणी येते लगे ऊन तपते.
वातावरण बी आणि त्याला ते हिड्या दळा निघून नले की नाही
हा ते दाताची आहे की हा हा तर शि लागली का मग
नाही शिनी लागली त ना ते दाडा निघतात की नाही तपण ज ते विचार झाला सिनी लागात त. हा
चांगलं अंग अस हे होते.
मायबा एवढं लढते म्हणजे एवढं अंगो.
हा औषध चालते का मग आता ह कसलेले.
हां नॉर्म आलीन याची रिपोर्ट
हा काय
याची रिपोर्ट नॉर्मलली आहे या औषधात सगळं सगळं चालते आता
हा काय मग काही झालं किवा कुठली नेत असांलना मग
नाही अकोठले नाही डायरेक्ट अकोला.
हा का
डायरेक्ट ओकुला असते काळीची इथं काळी काळी
हो चांगला आहे उकाडे हो.
अकोला म्हणजे आकोटले आकोट हिवर खेळ कुठेच दाखवत. डयरेक्ट हाकला हम्म आता कालपासून त्याला तहापली मग घरीच औषध होत्या त्या काळ डॉक्टरच्या
हा हा
तर मग ववच डॉक्टर जर नेलं होत इथं गावातच. त्यान त्या डॉक्टरची फरक पडला तिला बताच पडला एक बरी
तो कारडे डॉक्टर.
ह लहान मुलांचाच आहे. तीन दिवस आहे ते तापीचं घर.
ह हा चिडचिड करतील दुखून लावतील तेखराच.
क लेक तर चिडचिड करतात असं ना आपल्यालाही चिडचिड करून देतात.
आपण त्याच्यापेक्षा बेदम होतो परवाई.
हा
लेकराचा बी हायच हाय पण आपण त्याच्या बी शोधू.
बरो ख एवढं रे करत समजा नाही त मंग चीडचीडी करतात तापान लेकरं.
हम् हा हा.
लाय चिडचिड करतात.
नाय पण लेकरच पाच वर्ष कमप्लीट होईयल सुरुच राहीत ना.
हा नाही त काय. अंम का म्हणजे केजी वनले हे की केजीटूले हे शिकवायले. हाव काय किती म्हणजे हव काय.
नाही त्यांनी काय केलं पहिले गावात दवंडी दिली.
हा हा.
हा मंग ते मीटिंग सुरूच होते. तीथ म्हटलंम जस सर मी येऊन पाहतो सर म्हला ठीक आहे ना, चालते म्हणा जस तुम्ही मागे होत. तेच म्हणत माझं नाव घेतलं होतं ना ऑलरेडी.
हव काय.
हा म्हणजे गावातली बेटायली शेजारचीच मुलगी हे.
हा नाहीु त पाहिलंअशिना, शिकाऊन शी म्हणजे शिक्षण.
तर मग त्यांनी की नी आ मंग ते तुम्हाला मुलगी सांगत होती की म्हणे ताई तुम्ही हो त्या ना, आधी म्हण ट हो तर तुमचं सरांनी नाव घेतलेलं आहे त्याच्यात.
हव की.
मलाही सांगितलं माझ्या सासूबाई ले सांगितलं. कि वहिणीचं नाव घेतलंय म्हणून त्याच्यात.
हा आणि त्यांच्या कसं त्यांच्या डोळ्यात म्हणजे असं त्यांच्या विचारात अस तेस नव एखांद.
अ आता ही माहितय ती हे आण क्लास डिवाइड केली की ते न.
हा.
क्लास दिली की नाही समधा नर्सरी केजी वन केज टू
हम्म हम्म.
क तेे सरकाय म्हतव
हम्म.
त्यान दुसर मॅडमले काय म्हण हा तुम्ही लेकराले बरोबर सांभाळता कुठे बाहेर गेले की हे गेले की तुम्ही लेकराले पद्धतशिर आना लहान आणि तुम्ही मॅडम शिकवायले जसं के जी टू घ्या.
हाव का.
हा आणि ते लहान लहान मुल थोडं ऐकत ग्या अर्सरी के जीवनचे थोडे म्हणजे नर्सरीचे शक्यतोर. हा त्याच्या मनामनान घ्या लागते. म त्यांनी तो दिला.
हव ना हा. मग सी अ सिलेबसही काही जास्त नसते ना, त्याचा भारी नस.
हा तेच ना, आता बूक आली री शाळेत हम्म हम्म.
हम्म बाटेची आले असतील ना.
हो आता म्हणजे घ्यायच राहिले.
ममाय अब्येकचे क्लासेस करून घेती.
हा.
हो ते बरोबर
हॅलो!
हा बोला ना.
मग ह मग म तुम्ही आता लोक तुम्ही कॉल केली तर मग ते दहा दहा मिनिटच केले काय.
होा दादा मिनटच केले.
हा का.
हा म्हणजे पंधरा बी प पंधराही कॉल मी म्हणजे पंधरातली तर काही खालीच गेली. पाच कॉल तर खरीच केली पण जे दहा केले की नाही.
हम् हम्म.
ते पूर्ण ते पूर्ण दहा दहा मिनिटाचेच केले.
हो का.
हा. मग झाले ना झाले करा तुम्ही लावून पहा मला आता कॉल झाला. बंद करा लावड कॉमल त लावा कॉल. काचण तुमही.